हा.
हा काय रे कुठे काय बाज दोन तीन दिवस. झाला नाही जिमला.
जरा गावाला गेलेलो त्यामुळे यायला मिळाल ना तू गेलेलस का?
वय गेलेलो मी. आज ते सकाळी मग बाहेर फिरायला जाऊ काय जिमला जाऊ चाललेलं आहे. जिमला जाऊन यावं म्हटलं.
अरे गेलेलेच आज पण म वाटलं आज गेलेल नसशील.
नाही गेलो मी आज काल परवा तर गेलेलो मज म्हणाल तर मी दुसरीकडे जाऊ हो. काय करू संध्याकाळ जाऊ का गेलो तर. आज काय सोमवार असल्यामुळे चेष्ट आणि ट्रयस होते्या. अ ते गेल्यावर आता ते बेंच ला सगळीकडे गर्दी होती. मग त्यामुळे मग केबल मारलं डायरेक्ट.
ती चेसला तर व सगळीकडे गर्दी असते.
तेच की त्यामुळं थांबत बसा हे होते सगळ्या आणि एका दिवशी सगळ्यांच सेम असते रे.
सेम असते राईट राईट तसच त्यामुळे नको वाटत ते. ते आणि चेस ला कसं चेस्ट मारल्यावर जरा कसं बेटर फील होती. त्यामुळे ती सगळी चेस्ट हे करतातच प्रेफर करतात कोण असं स्कीप करत नाही लेग तेन कसं स्कीप करतात. हा मुं त लेग त्यां सी स्किप करतात चेस्ट कोण स्किप करायला बघत नाही मोस्ट. आणि सोमवार सगळी नवीन सुरुवात बनून येते तर जरी.
हा पहिला दिवस म्हणून जरा येते तेच.
हा इव्हन दुसऱ्या दिवशी मग बॅग बाय शिवला सगी हा झोपत्या तर राहू दे. ह असे करते लेकला तर असं हाताच्या फोटा म्हण डे दिसतात
एक दोन जणच असतात म्हणला अस.
हा तीच की एक दोन ज असत म्हणजे मग उद्याची मला नाय.
होय उद्या जाणार आहे तू येणारस का नाही?
उद्या मी बघतो जरा जस माझी उद्या परवा जरा आहे एक्झाम त्यामुळे उद्या. त्या पण माझ
ह होय काय बघ जरा येऊन तेवढच बरं वाटते.
अ तेच यायच आहे शवट मला पण. काय मरतात ही एक्झाम्स हच्यामुळे जरा हे झाले.
हा झाला का नाही अभ्यास?
चालाय बघूया कसे कायकाय होतय.
जिमलानी सोबत कोण असले कि ते पुष्
हा ते कोणतं सोबत असलं का नाही ते एक काइंड ऑफ येते रे पूश येते.
आपण तेवढं मॉडरेट मारतोय ना एक तासले गे हो तर ऍड करायला बर हे होते रे.
इ सगळीजण ए कोणत कोणीतरी पाठीमाग केलं का नाही पुष केलं का नाही आणि एक्स्ट्रा पूश होतो इथे.
हा तेच क सपोर्टला पण कोण आसले की जरा मग मोठं कायतर बार वगैरे माराला.
ते बरोबर बरोबर लेकला तर ते सपोर्टला पाहिजे बाबा. जास्त हेवी माराय जास्त हेवी मारायला लेगला पाहिजेच रे
बरोबर आहे बरोबर आहे.
ग काय काय म्हणा लेगला असं स्पेसिफिक आता.
लेग ला म्हणला तर एक्सरसाईज कमीच आहे तरी सगळ्यात मोठा मसल पण तोच आहे मग काय मारायचं त्याला एवढं.
शक्यतो लेगला तर पहिला तर रनिंग ठेवायची रनिंग करायची पहिला. एक दोन ग्राउंडचं राऊंड मार.
आणि यानंतर पहिला वॉर्मअप हा अरे वॉर्मअप पण दुसरा वॉर्मअप पण कर स्पेश.. व कारण लेग जर हा तेच की वॉर्मप स्टिचिंग.. असेल ते कारण ती स्ट्रिचिंग जर व्यवस्थित झाली नाही तर इंजुरीचे चान्सेस इन्क्रीज होतात. त्यामुळे शक्यतो वॉर्मअप पण टाइम देऊन करत नाही तर सगळी मोस्टली तिथेच कंटाळाळ त्याच्यान.. वर मभनख वर माभ नख. ल इम्पॉर्टंट आहे मला ते तुला सांगतो.. म्हणजे मी पण पहिल्यांद जायचून जिमला आणि लेग ते नाायच.. ते मग काय मी तेवढंचसं राऊं.. मारा आणि हे करा आणि त्याला आम्ही तिघंजण स जो टोटल. आणि, त्यामुळं असं पुषवा आहे जरी एकदम आणि लेग पेस्ट वा तन हंड्रेड के जी.. बार्वेल स्कॉटलातेच्याान्या सिकस्टी के जी म्हणजे ओवरवेट उतरी.. नंतर नंतर न ते असं एक महिनाभर झालं त्याच्यानंतर.. तरी माझी लोवरपॅक दुकं लागली बघ आईष शपत.
अरे वय तेी लोअर बॅक वगैरे तीन शोल्डरला तीन पिन य.. ते क नाही त्यां ना..
त्यामु हा तेच रे आणि तिथनं बड मस्कीिपच होत. तरी सगळं परत मग झाले काय प्रोग्रेसच होती ना झिरो प्रोग्रेस होती.
मग ते वेट पण कमी घ्याला लागते नंतर जास्त मान मारायलाेत नाही.
त्यामुळे लेखला कधी पण हा मॉडरेट वेट ठेवायचा. बस!
तर मी जातोय लावलेला असते दीडशे एकशे साठ किलो एकशे चाळीस.. किलोय म्हणते एवढं अरे माझ्यापेक्षा पण बारीक असते. ती आणि डलवा मारत उगजच काय! तेीच कि दुसरं..
मेन म्हणजे कस लेला पहिला तर एक हे ठेव स्कॉटस ठेव. बारवीवी स्पॉटगर.. त्यानंतर लेग प्रेस केल्या तर के नाही ते स्कॉट केल्यावर होऊन जाते. मग काय एक्स्टेनशन एक मारले एक एक्सटेनशन.. त्यानंतर हॅम्स्टिंगला एक मार ते बार्गेन मारत हो आपण आणि त्यानंतर कापसेजेस.. बस एवढं जरी रेकला गेलंस का नाही सफिशंट आहे.
टेस्ट स्टोर चांगलं गोष्टट होत र दे ना.
लेगन अरे तुझी जर लेग झालंत का नाही तुझ्या अप्पर बॉडी इजे आहे म्हणजे! तुझं सेवंटी पर्सेंट वर काय ते लेगवरच होते.
अ पररवाडी पण फास्ट ग्रो होत.
हा तीच केली एक जर तुझं सेव्हं्टी पर्सेंट व्यवस्थित बसल.. तर तुझा पूर्ण ओववरल बॉडीला ले इफेक्टिव्ह होतेची शेप येत की नाही.. एक नंबर असा इंचेनच व्हिडिओ घाणा गेला तरर भा..
हम्म खरंय.
व्यवस्थितच मारायला शक्यतो आणि मेजर सगळी चुका इथच करतात की! लेगला कोण जास्त फोकस कर ना अप्पर बॉडीला जास्त बघत. असा सीन करत स कळी तसं वळाला अ नभो बाज..
बरोबर आहे आणि सुरुवात! त्याला कसं सगळ्यांना लेग दुखतात म्हणून ते स्किप मारयला लागत. त्यात ऍक्च्युअली ते ज रेग्युलर ठेवलं नाहीे नाही पाय दुखत नाहीत नंतर व्यवस्थित होते.
होे.
होय ऍक्च्युली जर आपण स्किप केला ना डे मग त्या दिवशी पाय दुखतात.. आपले असं होते नंतर प.. मुखिमला..
ह एकदा अस मित्र कोण म्हणलेला सोड
हा कारण बऱ्याचदा बघतो आता जी हां जी लोकं रेगुलर जिमला त की नाही त्यांचा जर गॅप पडला तर त्यांना विचार जर गॅप पडल्यानंतर त्यांची बॉडी दुखाय लागत्या जेव्हा चालू असते तेव्हा व्यवस्थित राहते बॉडी
बरोबर-बरोबर नाहीतर रेग्युलर चालू हा राईट आणि मी पण बघतोय भावा आता गर्ल्स असतात त्यात तर असं वीकला म्हणजे तीनदाले ट्रेन करतातच उद्याचा दिवस कसा काही होत नाही असं
हो त्यांचं तर इनबिल््ट स्ट्रॉग असते त रे घरात. त्यामुळ आपली जशी जरा लो अप्पर बॉडी जरा स्ट्रॉग असते ना थोडी.
हा त्यांचं लेग्स फ्लेक्झिबल आणि हे असं बरोबर. त्यामुळे त्यांना ते सपोर्ट बसते ती तीनदा हा अलकची तीनदा हे करते ट्रेण करते नाही लेग वक ला शान्या ऑलमोस्ट म्हणल्यावर तु बघ की
खर तरर आपण जास्त केल्यावर आपल्याला जास्त फायदा
हम्म का, कराय पाहिजे म,
करायला पाहिजेल की,
फक्त ले लेगच मारणार अरे, येणार की शंभर टक्के
नाही शोल्डर पण मारायचा आहे कि त्याच्यासोबत आता लेग सोबत
हा तेच तेच विचारलं डबल मारतयस काय सिंगल
शोल्डर पण ना जरा ब्रॉड करायचे तरी मला माझा माझं स्ट्रक्चर जरा न्यॅरो आहे म शोल्डर ब्रॉड कस फिजिक्स चांगली दिसते ना आपल्याला एक मेल फिजिक आयडिल फिजिक चांगल्या दिसत्याच की त्याच्यासाठी काय असं करायचं लवकर म्हणजे
काय शोल्डरला तर भावा मेन शोल्डरच तुला जर डिस्क्राईब करायला गेल तीन, पार्ट असत्यात, फ्रंट डेट रिअल डेट आणि लॅटरल रेसअसं असं, पहिला गेल्या गेल्या शोल्डरचा बेसिक तू वॉर्मअप केलास पोशप बिशप तुझं ती निेमी बॉडी वॉर्मअप करायला यानंतरन फ्रंट रेस् करायज डंबलनं त्यानंतरन लॅटरल रेस् करायच साईडला जे हे करचं फ्लाय काइंड ऑफ उभारून हा ते करायचं आणि रिअल डेटला, काय मशीनवर मारू शकतेस पॅकेटवर मारू शकतोस बसून त्यानंतर नाहीतर रोपनं मारू शकतो. कसं पण मारू शकतस डंबलला पण एक मारता येते पॅकटेकन असं ते खाली बसूनते तुला मी दाखवतो मी आल्यावर मग काय होतय शोल्डर काय लगेच हो तु लीक लाग जरा फक्त वेळ लागतो.
हा शोल्डर एक छोटा मसाला आहे त्या आम्हाला उपर होते कव्हर
हा खरं शोल्डर पण लय इम्पॉर्टनट आहे भावा म्हणजे तर व्यवस्थित असं कारण शर्ट तीन वॉच सगळ्या शोल्डर र वरच बस्तय व्यवस्थित असं
आणि ऍक्च्युअल मध्ये कस माहतय काय जर तुझी जरी चेस्ट जास्त व्यवस्थित असली किंवा तुझी बॅक जरी असली. तरी पण जर शोल्डर चांगले असले तर ते चेस्ट पण उठून दिसते तर म्हणाला गेल असत
तेच बरोबर,
जसं कि तू शर्ट किती पण चांगला घाल खरस खाली तरर पॅट व्यवस्थित नसले की नाही तिथे मॅच होणार नाही ना तसा विषय होत
राईट राईट राईट आणि त्या ती चेस्ट मोठठी असत्या, तेच तेच बरोबर चेस्ट मोठे असते शोल्डर त्यांच वारक होत.
हा मग ते हा एवढं चांगलं दिसत नाही ते अट्रॅक्ट.
हा आणि मेन ही सगळी जीम इनवॉव पाहिजे डायेस्ट डाईटो भेत बाई. हू तू आता चावलाय का तुझी डायट का
डायट म्हणजे बेसिक माझा आहे चालू वीक मधून दोन, तीन, वेळा एक प्रोटीन इंटेक पूर्ण घेतोय आणि सकाळी स्प्राउट्स वगैरे खाणं, मग केलॉक्स्य म्यु री वगैरे जरा खाणं होतय, दूध दुधाासकट मग एक दिवस थाड वगैरे, नाहीतर एकव्या दिवसात ना अंडी वगैरे
ह ह ह क्रेटिन तेन काय घेतलीस का
नाही एक्स्ट्रा काय घ्यायला नाही, मी अजून तरी काय
ह हा हा.
बेसिकच चाललय माझं डाईट
बेसिक जे होममध्ये असते ते संगळ अवेलेबल
हा अवेलेबल असेल सगळं बाकी सगळं फास्ट फूड वगैरे ते काय नाही पूर्ण बंद आहे
बंद केलीस
होय,
अरे तेच बंद होईन ना अरे माझं तेच बंद होईन ना. असं वर्कआउट करती खरं बाहेर र गेलो की खाल्ल का इथं झालं, इथं पाणीपुरी खा, इथं मोमोज खा. भेल खा. ते कंट्रोल झाला पाहिजे बॉ. काय पण झालं जरी.
चालते ते होय. म तू उद्या येणार आहेस ना याला, होय, होय, ती तू उद्या ये. जिमला मला ते दाखवू कुठली एक्सरसाइज म्हटलास ती, शोल्डरला कुठली करायला.
हा हा ती बघतो की आता जरं तेसी एक्झाम माझी एक्झाम तू उद्या यायला जमल का नाय, माहित नाय.
चालते मला, ते आल्यावर दाखू मला. ओके, ओके चालते ओके, हा बाय